हॅलो.
हॅलो.
हॅलो हा नमस्कार ताई.
हॅलो.
हॅलो. आवाज येतोय का? हॅलो हां आवाज येतोय का?
हां आवाज येतोय पण फार दुरून येतोय.
हा अच्छा नाही थोडंस स्लोच येतो ये असू दे.
ओके.
काय करताय?
अ काय नाही बस आता तेच. मोबाईल टी व्ही मोबाईल टी व्हीच मुलांना म्हणत होती. कमी पहा जरा टी व्ही मोबाईल.
हो ना पोरं खूपच टी व्ही बघताय आहेत मोबाईल बघताय आहेत आता सुट्टया पण आहेत ना पोरांना. हा हा हा. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये काय करणार करणे हो पण ते आदत होऊन जाते ना सवय लागते पोरांना तशीच हम्म हो. नंतर मग शाळा सुरू झाल्यानंतर अवघड होतं पोरांना मग मोबाईल सुटत नाही हातातला.
नाही ते एकदा सवय लागली की खूप द खूप हे हुन जाते बोल.
हो, एकदम मॅजिक झाल्या सारखे हा. खांता पितां पणं त्यांनां फोन लागतो त्यांशिवाय खायचं नाहीं पोरं
हम्मं
जेवतांना पणं अगोदर मोबाईल लागतो समोर मंग जेवणं करतांत
हम्मं
खूंप अवघड आहे त्यांच्यापेक्षा टीव्ही तरी बरां आणखीन दुरूंन तरी बघतांत मोबाईल स्क्रीन खूपचं जवळं असते नां एकदंम
हां तुम्हीं बोलां मलां आवांज फांर कमी येतो येतों मी हुं हुं वगैरे असं करते हनां कायं माहिती कां बरं आवांज कमी येतो
नाहीं हो कायं माहिती रेजचां प्रॉब्लेम असेल एखांद्या वेळेसं
हम्मं
हो
दहा
तुमची पोरं पणं मोबाईलशिवाय जेवतं नाहीत कां नाहीं माझं असं कांहीं नाहीं माझ्यां मुली लहांनपणी पणं कधीं मो मोबाईल वरतं वगैरे कांहीं नव्हतं आंता पणं नाहीं
बट टीव्हीचा आहे त्यांनां वेळ टीव्ही पाहाता बंद ठेवतांत दोन दिवसं हम्मं
ओके दुरूंन पाहिली जाते टीव्ही पणं मोबाईलची स्क्रीन खूपचं जवळं असतें नां आता पोरांणच्यां डोळ्यांवर पणं इम्पॅक्ट होतो नां त्यांचा बरं बरं मोबाईलचे
स्क्रीन बंद नसतांत
असतांत
हं खूंप
हो नां डोळ्यांवर डायरेक्ट इफेक्टतांत इफेक्ट करतांत ते त्यांमुळेच तरं पोरांना आजकाल चष्मा वगैरें लागायंला खूंप लहांन वयांत पोरांना चष्मा वगैरें लागतं आहेतं आंता
हो आंत चलं ते तरं खरंच आहे चष्मा लागणांरच आहे सगळ्यांना आंज नाहीं उद्यां पणं कमी वयांत लागणं खूंप मोठी गोष्ट होऊंन जाते असं अं नंतर दिवसेंदिवस दिवसेंदिवस ते वाढतंच जातं नंबर
हो नां नंबर वाढतं जातो परंत अभ्यांस पणं असतो नां त्यांना परंत पुस्तकं वगैरें वाचल्यानंतर ते कांहीं कमी होतं नाहीं नंबर वाढतंच जाणारं आहेतं हो सगळ्यां गोष्टी म्हणजे स्क्रीनवरतीचं आहेतं होम वर्क जरी येतो नां पोरांचा
कोणाचांतरी मोबाईल घरी असतो बरोबर कां रेंट तेचं मंग पणं म्हणजे इनकमप्ट नोटस असतांत त्यां कंप्लीट करण्यांसाठी मोबाईल युज करांवा लागतो द्यांवच लागतं मंग त्यांचा पोरं थोडां वेळं लिहितांत मुलं लिहितं लिहता मंग लगेचं आणखीन कांहीं आलं कि शॉर्टस मध्यें जातील
हो हो हो त्यांना स्टडी नाहीं करावशी वाटली की लगी गेले युट्यूबमध्ये गेले इकडे तिकडे पाहून लगे शॉर्ट वगैरें बघायंला सुरूं म्हणतांत मी करतंच होते करतं होव प्रोजेक्ट. चं बघते आहे अभ्यासाचं बघती आहे असं कोण आपणालाच उलट ते फिरवा फिरवी करतात.
बरोबर हम
आजकालचे पोर पण एवढे हुशार झालेत ना. आपलाच फिरत आहेत ते आपला समजत नव्हतं पहिले एवढं काही.
नाहीत काय आपण आ सगळं स मोबाईल आता पण आपण घाबरत घाबर.
कुठली लिंक जरी ओपन करायची म्हणली ना. तरी आपण घाबरतो बाबा नको हे करायला आहे. पण पोरांना सगळं माहिती असतं त्यातलं.
हम्म तेच कस.
आणि ऍडव्हान्स जनरेशन एकदम हो.
खूप ॲडव्हान्स त्यांना मोबाईल आणि टी व् हे. त्यांच विश्व आहे.
हो नाही दिलं तर जेवत नाहीत पोरं आजकाल राहू देऊ. उपाशी राहील मी दिवसभर आणि म्हणजे मोबाईल आणि टी व्हीमुळेळे त सुसाईड वगैरे असे. पण खूप वाढले गेम्स वगैरे हो. करतात आणि इन्फ्लुअन्स होतात की बघ मम्मी पप्पा पप हे कसे करतात. कसे खात आणि ते पाहून म्हणताना यांचे आई बाबा कसे यांना देतात. हो कंपॅरिझन करतात ते दुसऱ्या पोरां सांग की बाबा याच्याकडे हे आहेत. तर माझ्याकडे पाहिजे. या गोष्टी हव्या मोबाईल जितक चांगलं आहे ना पोरांसाठी म्हणजे टेक्निक. अभ्यास कराला वगैर तितकाच म्हणजे खराब आहे तो.
हो आणि लिमिट नाहीये ना त्याला कोणती कोणत्याच गोष्टीची लिमिट नाहीय. किती आपण त्यांच्यावर वॉच सतत नाही ठेवू शकत ना आज ना उद्या त्यांना. अशी वेळ येणार आहे की आपल्याला की त्यांना एक सेपरेट मोबाईल द्यावाच लागणार आहे.
द्यावास लागणार आजकाल झालंच ना पाचवी पर्यंत. परना पण मोबाईल द्यालना.
हा आणि ते दिल्यानंतर हँडल कसं करायचं. त्यांच त्यांना कळायला हवं.
आपण नाही ना तोण त्यांच्यावर लक्ष ठेवू शकतो आपलं लॅब. आपली कामं असतात पोरांच पण हेवय असं असत ना की पोरांना समजत नाही.
बरोबर.
त्याच्यामुळे खूपच हे म्हणजे सगळ्या गोष्टी टेक्निकली होऊन पण खूप आवड झाल्यात पेरेंट्स.
हो. कधी कधी वाटते आपण जे जीवन जगलो लहानपणी लोक. माहितीच नाहीये.
नाहीच माहिती गेम यांचे मोबाईल वरती असतात, अभ्यास यांचा मोबाईलवरती. बोलणं कोणाशी मित्रमैत्रिणीशी मोबाईल वरती.
हा लुडो सापसडी याचा मोबाईल हा. आपलं आपण किती मजा केलेली आहेना. काय माहितीच नाही.
आपल्यासारखे खेळ वगैरे नव्हतेच मैदानी खेळ हे नाहीच ह्या पोरण. मोबाईलवररती लुडो खेळा सातशिडी खेळा कुठे ते मागे एक पबजी वगैरे आलेला.
हा हा हा ब
हे अशेही गेम्स असतात त्यांचे... क्रिकेटसुद्धा मोबाईलवरती... कॅरम मोबाईलवरती
सगळं... सगळं... सगळं... परत ह्यानी दोन थोड्या वेळच गेले बाहेर तर... ते अर्ध्या तासाच्या वर खेळू नाही शकत.
खेळू नाही शकत. कॅपॅसिटीच नाही ना त्यांची तेवढी... शरीर त्यांचं तेवढं साथच देत नाई.
न्हायी... स्टॅमिनाच नायी डेव्हलप झालेला
नाहीच... लहानपणापासनं... छोट्या पोरांना जरी झोपवायचं म्हणलं... तर पहिलं जे आप आपल्या आई वगैरे गाणे म्हणून किंवा काहीच हे करून झोपावायचे आम्हाला. आताच्या पोरांना अंगाई लाावावी लागते मोबाईलवरती... तेव्हा ते पोरं झोपतात.
हो... नाहीतर मग काही ना काही त्यांचं असतेच... हे पाहिजे... ते पाहिजे अ... हे... मी असे किती अ... अशे किती छोटे मुले बघितलेले आहेत... जे बिना मोबाईल चालू केला तर त्यांचं तोंड उघडते आणि त्यांचं तोंडच नाय उघडत जेवायसाठी... तरच हा... असं
प्रत्येक गोष्टींना... झोपण्यासाठी यांना फोन लागतो... खाण्यासाठी फोन लागतो बापरे... याच्या पुढची पिढी तर कशी असणार आहे देवजाणे
देव जाणे हं हं हं.... नाहीतर काय... हं... नाई... हो. विचार करण्यासारखंच है. कोरोना नंतर एकदम वास चेंज झाला ना? कोरोना नंतर
पूर्ण सगळ्या गोष्टी घरूनच व्हायला लागल्या ना... मोबाईलवरती... टी व्ही लॅपटॉप वरती... त्याच्यामुळे पोरांना पण आता कसं ती आदत झालीये
हा... एकदम डेली यूजच्या वस्तू झाल्या... त्या आपल्या हहं... हं.
शिवाय लाईफच राहिली नाही त्यांची.
हुं... हुं... एखाद्या वेळेस त्यांना ऑक्सिजन नाही मिळाला तर ते राह राहतील पण मोबाईल शिवाय नाई राहतील... हम्म... हुं.
कोरोनाच्या अगोदर सगळ्या गोष्टी कश्या... होमवर्क पण त्यांना वही वरती मिळायचा... पहिलं नोटबुकवरती. वगैरे... आता तसं नाई... होमवर्क ते मोबाईल ग्रुप वरती टाकतेत
हम्म हम्म... ऍप्स हेत.
पाहिजेत बरं... हा... हो.
हा... ऍप्स आहेत अगं.. मोठं... मोठया-मोठया ते मोठे मोठे ऍप्स आहेत आमच्या हेच्यात आणि तेथे त्याच्यावर खूप मोठं-मोठं येतो त्यांचा... हम्म. होमवर्क... नोट्स कम्प्लीट... हा सगळं करायचं प्रिंट आउट काढा... काही करा... सबमिशन हे ते... सगळं
त्याच्याच वरती करा. सगळ्या गोष्टी त्याच्यावरती ती करायची, नंतर प्रिंट काढायचे... स्वतः पोरांना काही मेहनतच नाही ना सगळं स्क्रीन वरती आयतं तयार करून भेटतं... गुगल वरती टाकलं की सगळं मिळून जातं
पण जर समजा पैसे घेऊन म्हटलं करू.... त्यांना हे खरंचच - त्यांना एकदम हा नुसतं बस... फेस्ट... इतका दिखावाची दुनिया झालेली ए मोबाईलवर... एक लाखाचा मोबाईल त्याचा... जेवढा आयफोन... तो श्रीमंत किती महागाचा मोबाईल कोणा जवळ आहे त्याच्यावरून त्याची लायकी ठरवली जाते पहिले आता असं म्हणावं लागतं... हं... हं.
तसंच झाले ना... साधे चार पाच हजाराचे फो फोन तर कोणापाशी दिसतही नाहीत वीस पंचवीस हजाराच्या पुढून फोन आहेत छोट्या पोरांपशी पण
हा आणि छोटे ते नोकियाचे फोन होते तेव्हा तेव्हा तेच किती चांगलं वाटत होत. आपल्याला तिथपर्यंत ठीक होतं. हाव बटनाचे नोकियाचे तिथपर्यंत ठीक होतं जग
छे दोन हजार एकोणीस पर्यंत होत सगळं व्यवस्थित जसास कोरोना आला ना दोन हजार वीस पासन झालं जगच पाच सहा वर्षातच ह्या खूप म्हणजे मोबाईलचा वापर जास्त होतो इंटरनेटवरतिचेत सगळ्या गोष्टी सगळीकडे आणि मोबाईल सगळीकडे पोचल्यामुळ रिचार्ज वगैरे पण किती महाग झालेत. सगळ्याच गोष्टी वाढल्या.
सगळेचपहिले शंभर दोनशे रुपयाचं पण रिचार्ज आपल्याला महाग वाटा
टीव्ही सुद्धा कोणी पाहत नाही आता मोबाईलमुळे सगळे जण आप आपले मोबाईल घेऊन बसत्यात पहिलं कस सगळेजण गल्लीत अस एक एकाच्या घरी फोटे बी असायचे तर सगळ्याच्या घरी जाऊन बसायचे. टी व्ही वगैरे पाहायला येते आता मोबाईल असल्यामुळे कोण कुणाकड जात नाही साईडला कुणी बसले हे पाहत नाही ना बोलती.
ना ती नाही हो आणि अस आता तर प्रत्येकाच्या घरी सेपरेट टी व्हीये रूम वाईज असलं तरी म्हंटलं तरी चालते हम् एक एक दोन दोन म एकाकडे एकच मोबाईल असला पाहिजे असं नाही एका माणसा कडे दोन मोबाईल असतात ऑफिसचा एक घरचा हा पर्सनल वेगळा असा आहे. खूप यूज म हा मोबाईलचा यूज काहीतरी करून कमी झाला पाहिजे जसं असं वाट
कोरोनाने वाढवला असंच आता आणखीन काहीतरी झाल्याने कमी व्हायला पाहिजे तो
नाही उलटा आणखीन वाढेल लाईफ पण परत येईल आता ह नाही मला तर नाही वाटत काय वाढतच जाणारे हे कलयुगाय च हम्म काय आणि त्यात आता हम् नाही तेचय आपलंच ते किती कंट्रोलय त्याच्यावराय झाल हो हो ठीकय करू आपण बोलू हा हा